ह् अच्छा हम् बई पहिला कॉल मी आत्ता लावला त लगेच झिरो कॉल धरून घेतलं दे नाही
हा मग तिला नाही लागलं जिरोलं अगोदर चागलं लागत फोन करून मी लाव रेल तुला उचल जिंका
लावला ना तरी घेऊन नंबर टाकला लगेच धरून घेतला
हा
झाले जेवन हा झाले तुमचे
आमचे चालूय बाय
हका
हा
हम्
काय कराली म
स ना
हव का मी पण कास द
हम्म घरीच होत काय
हुं गेल तो शेतात
हा आता काय केलं
बाद लावले
हाता ह मी बागच लावलं
होा का
आमच्या तुरी तर उगेलच नाही उगच लावल्या त्या गावळ्यात तुरी ठेवत नाही
माझे भर झालं भाई सगळ्या खाल्ल्याने चार पाच तास खाल्ले
नाही आमच्या तुरीत म्हणजे उ गेल गण पण मग सगळं उकरून घेतलं देणी
होव का
हा
माय चार पाच तासच खाल्ली
हा कामच सगळ उघडलं ते पण खाऊन घेतलं सगळ्या कपपशी चांगली हुती ह परत त्याच्यातच तूर लावली कपच लावली अस विचारलं असतं
माझा नंबर कुडून घेतला ग नाप नबार बघून घेतला काय हां.
आता त्यांना म्हणलं नंबर द्या म्हणलं, मला त्यांचा कांचन ताईनी दिला पहिल्यांदा लावला ते नि उचललाच नाही?
होव का आम्ही जेवत असणं मग हव होव का?
हा.
हम्म पोरी झोपल्या का?
नाही कशाच्या अजून एक तिकड मोठ्या घरी, जाईल होती आली का नाही कोण?
होव का? ताई कुठ गेल्या?
ताई कोण? आमच्या आत्या का? आत्या कुठ आहे ना आल्या ना त्या, आज लोणीला राहिल्या होत्या तर आज आल्या
हो का? बरं
हां.
किती मिनिटासाठी चालू ठेवते तू?
दहा मिनिटं तुम्ही केले का?
हाआ
तुमचे सगळे झाले अ.
हां आ.
अन झिरो कॉल किती धरलं गेले?
माझे किती झाले आसल का सात आठ झाल्या असल झिरो कॉल?
बाई ग! एवढे झाले ह ह. महे आता पाच सहा झाले बाई, हा.
हम् का ग ते लावून लावलं का? त्याला जर सगी टच केलं, लगी जिरो देऊन राहिलं ते.
हा तसंच होवू राहील मग माझं तसच झालं, आता तुम्हाला लावल्या लावल्या अस लगेच ते कॉल करायचा तर लगेच, तेच झिरो धरून घेतलं त्यान ते
आणि आपण हां. कट करायचा प्रयत्न केला, का तो कटच नाही होवू राहीला. हम्म.
आणि टायमिंग बी बोललती देली, देणी दहा मिनटं देले ना.
हा, हो. ना बाई
माझे दोनच, दोनच राहिल होत ते मी आता तुम्हाला दोन करणार होते, पण एक शून्य कॉल धरून घेतलं त्यांन
हा.
कॉल राहणारेए आता संपून जाईन माझे, हा का? तुमची किती सगळे तीस तीसचे तीस झाले?
हा आ.
हा कोण कोणाले केली कॉल तुम्ही?
मी सपनाला केले?
कोणती सप
ह घोकऱ्याची.
हा हा.
गीताबाईला केल्या?
कोणत्या या आलका आकाच्या?
हां आत्ता लई थोडा वेळ झालता तवा संपले.
हा का? मी लावला थाका इथं म्हणे, मला काम आहे म्हणे ऑनलाईन
बाई उघं त्यांच्याशी मग काम पडतं मला त्यांच्याशी पडत म्हणलं, कसं बी करा माये कॉल घ्याव लागलं तुम्हाला
ह हा आ का? हा हा. मी त्यांना मग त्यांना नाही केले, त्यांची तिकड ती पूजा राहते का धुळेला
हम्म.
त्यांना तीन कॉल केले, तीन, चार, चार कॉल बोलले एक त्यांचा शून्य धरला गेला. आता लावला होता, पण ते आता उचलानाच नाही, म्हटलं आता तुम्हालाच करा यांच्याकडून नंबर मी सकाळी विचारलं ना अरे तिला पाच केले सकाळी. हा. आणि ती एक भाऊ घरी नाही, नाही तर तुम्हालाच देखील पंधरा करणार होती मी आज. पण गेलय. माल करायचेच नवत, नाही पैसे येत नव्हते पण, आता आले म्हणून मी नायतर करणार नव्हते.
ून दवत
नाही माय माझे फोनवर मी ना, पोस्टाचं दिलं होतं ना, तर ते मला येत होते, पण मग अकाउंटवर येत नव्ह ना पोस्टाच्या, तर मी आता काल ना मी म्हणजे अस कॉल केला मी त्याच्यात म्हणले, म्हटलं आता याच्यानंतर जर नाही आले म्हणलं मी अकाउंट नंबर टाकून पाहते म्हणल आलं य नाही, आलं तर मग करणारच नाही,, त्याच्यात येऊन गेल
मी आता टाकते मग. महाराज जन त्यांचा आहे अकाउंट.
चालत त्याला, बँकेच असल चाल तर काही होत नाही.
मी टाकते आता
मी, वाय मी. टाकल्या टाकल्या मला ना, तेनी दोन रुपये टाकते, आणि त्या अगोदर तर मग आल्या, तव्हाच आले मला. खोल्या खोल्या मी, मला लगेच मेसेज जेवंगेल सावंगीच्या बँकेतला.
होव का,
हा, मग मी म्हणल आले, आणि रात्री पण आले आले मला. चौऱ्याहत्तर रुपये, हा.
टकते मग.
मेसेज नाही, पूर्ण अकाउंट अकाउंट नंबर, आपलं नाव, ते एफ आय एस काही ते कोड असतं ना ते सगळं टाक. लागतऊ.
हा हा मैथिनवाला.
हा, मग ते टाकले का त्यावर येत, नाही तर मग येणार नाही, सगळंच टाका पासबुकच घेऊन बसा पुढं, मग नंतर टाका त्यात.
हो ना, हो ना, खाते क्रमांक टाकायचा, आपलं नाव टाकायचं.
कोणंत कोड रात ना
हा हाय, हा त्याचा नंबर टाकायच झालं मग.
हा झालं मग घेऊन जात.
हो का?
यत नाही का?
समजत नाही आम्हाला, आम्ही ना, आमचे गॅसचे बी
हा हा,
बण बी येती, आणि हे बी येती, त्याच्यामुळे आम्हा समजत नाही.
मग तुम्हाला जे टाकास फक्त पोस्टास नका टाकू, पोस्टाच्या हजावर एतच नाही. मग पहिले दोन हजार फोन वर दाखवू राहिले आणि तशने दाखव ते, चेक केलं का त्याच्यावर येई ना नाही ना ते.
मग माझा पण मोबाईल वर दाखवू राहिलं चेक करायला कुठं टायम आहे मग?
हा.
आम्ही पाठवतो आता तेवढं तर टाईम लय झालं आम्हाला.
हा, किती मिनिटं झाले का न. सहा मिनिटं झाली आताशि.
होवका?
अजून चार मिनट, सात झाली का? हम् हम. झालेक न बाद लावेचे
हा.
ह ह, का? आमचे झाले.
एकटी नच लावले काय म्हण तू
नाही नाही आम्ही तिघंजण होतो ना ये. पोरी मामा होते घरी आज मामा जवळ होत्या ना.
ह का?
हा.
हम् बर.
त्याला काही नाही कॉल चालू करून दिला तर काही बोललं नाही बोललं थोडंफार बोललं तरी चालतं. हा पण आता शेवटचं आहे माझं जाऊ द्या.
म तो आता किती दिवसच नंतर लावला ना.
अ तू आला आवाज बर ओळखला माझा
आ त्याच नाव यत ना.
हम्म ते नाव वाचल का हम. बरोबर आहे.
खंबाट म्हणल्यावर म्हणलं अ खरचं नाव येत.
हा.
मग म्हणला ज हो का जो नकुलतीच बायको असेल आता
हम् बवनी वास लागतेवी
मी वाचली बरे इंग्रजी भाऊ म्हण जाधव आहे म्हणे कोणतरी म्हणलं जाधव नाहीय ते
हो का.
हम.
हम्म.
अ बिजली आठ चतुती झाल्या आता.
हा ना.
हम्.
हम् हम.
हो का?
हा.
हम्म.
आज अरुण तई म्हणल्या म्हणी रे का तई म्हणी का त्या म्हणल्या का ये आपले कॉल जे शून्य कॉल आहे का? तर ते कॉल जर कंप्लीट नाही झाले सगळे तर ते परत रिटर्न तीस तीस कॉल आपल्याला रिटर्न परत टाकणार आहे आस कस का होऊन.
जे झिरो असण का?
पण मग हे सगळे सगळे टाकीन म्हणे अरुणातही मान अस नाही केलं पाहिजे.
नाही आता माझ किती वेळच झालं ना आम्ही ऑप्शन टाकल ना. पूर्ण झालं म्हणून
हा
ध आलं नाही म्हणजे आम्हाला
हा का ते नाही आता जेवढे जेवढे झिरो का आले का तेवढेच टाकाल
मी जेव्हा झिरो झाला का. त्याला कट करून पाहिलं ते कटच होत नव्हत.
हा.
ते ऑप्शन धरल आता त्यांना झिरोच आहे.
हा ना ते नाही ते करायला पाहिजे ते जेवढे शून्य झालेले तेवढेच आपल्याला परत टाकायला पाहिजे तीस चे तीस टाकले तर काय
नाही नाही दहा मिनिटं म्हणलं रे एक घंटा चालल्या जातो.
मग पाच म्हणजे दहा मिनिटच कमी राहते फक्त घंट्याला पाच एक कॉलला म मी अस स्वयपाक करायची वेळेस सकाळी जसे उठले तसे तला फोन केला रेका तेरी तुमच्या तर त्यांना पाच केले मग मी केले त्यांना पाच आणि त्यांनी मला दोन तीन केले.
काळी चालतच नाही बाई.
माझं चालत होतं मी सकाळी एकामागेन त्यांना पाच केले अधुपारून चालानाच नाही.
माझ सकाळी सकाळी नाही त्या आला दुपार मग फुल चालत ल के माझे काहीच नव्हते बाई बारा तेरा होते सगळे पुरे केले मी आज
का हा त्याच्यानी नम्र बी पाठवून जाऊ
मी तर एक नंबर पाठ झाल त्याच्यासोबत पाच झाल्याशिवाय सोडतच नव्हते.
हा ना
ते नंबर दवालाी वेगवेगळे नंबर द झाले का आता ठेव.
बर बर हा अकरा मिनिट व लाे
हा तिकडून ठेवा आता.
हा हा ठेवते.
म आहे
कोला बोल बाता ति क घेरे घिरे